हॅलो बोला.
हा हो तो फोन लागत नव्हता ना तर मी फक् तसच चेक करत होते म्हणून हो बाकी काय? चलायं.
काय नाही बघा मजेत तुम्ही?
हो मी पण मजेत हमम संध्याकाळची तयारी आता चालू झाली ना.
होय चालू संध्याकाळ
हो अभ्यास व वगैरे चाले का पोरांचे
हो दोन्ही पोर माझ्या कॉलेजला जातात बसले बघा अभ्यासाला हम्
हम्म बरं ना हम्म आता बघा ना मोसम किती वाईट झालंय ना
हो आता पाऊस पडतोय का तुमच्याकडे
नाही ना आता अजिबात नाही पडत
कधी उन्हाळ्यात गरमी गरम अ पावसाळ्यात पण गरमीचे दिवस आलेत बघा
हो तेच आता पाऊस येत का पडला होता दोन दिवस आणि आता कुठेतरी काय ला बघा ना
किं्हा पडते वाट बघावं लागल आता
हा आता हे काय पर्यावरण सगळ्यांचं काय हे झालंय व्यवस्थित नाही आता कुठे पण बघायला गेलो ना आपण पर्यावरण तर काय आता काय बराबरच नाहीये
हो हो हो ते पाऊस पडलाय ना ते सगळे ना हे नाले सगळे भरलेत ना
हम्म हम्म हम्म
त्यात कपडे आले तर आणि काय घरातले वस्तू ग म्हणजे ज्यांच्या घरात पाणी गेल तर आता बॉम्बे म्हणा पुणे म्हणा त्या घरांच्या त्यांच्या घरात पण लोकांच्या पाणी गेलत त्यासोबत वस्तू सुुद्धा वाहून आल्यात आणि ते बा वस्तू जाऊन त्या नाल्यात अडकल्यात ते सगळं रिपेरी वगैरे कर करून घेत असतील ते लोक
हो तेच् ते तर हाय
अ त्या हे पावसामु आता किती लोक आजारी आहेत मलेरिया झालंय काही लोकांना तायफॉइड डेंग्यूची साथ सुटलीय
हो ना तेच हो ना हम्म आता पहिला ज काय पर्यावरण चांगला होता
हो हो हवा शुद्ध होते हा झाड होती आपण झाडे लावत होतो आता माणसांना राहायलाच जागा नाहीये झाडे कुठून लावणार
कुठे लावणार, आणि म्हणजे काय पा झाडे नाही लावले तर पाणी कुठून येणार पाऊस कुठून येणार आणि ते जनावरे असतात ना तस की बघायला गेलोत आपण की बाबा मोर वगैरा काहीतरी पंछी वगैरे असे असत ना कोयल वगैरे आता कुठेतरी आपल्याला पक्षी बघायला भेटत ना
नाही नाही बघायला भेटत नाही पोराना दाख चं असेल तर ज झू मध्ये घेऊन जावं लागतय तिथ दावाव लागतय हे मोरे हे गाई म्हशी सुद्धा रस्त्याला लवकर दिसत नाही येत
आता दिस दिसायला येत
मोर तर खूप लांबची गोष्ट झू मध्ये जाऊनच पोराणा दाखवा लागेल
हम्म हम्म हम्म् हम्म हम्म आता कुत्रे वगैरे आ पण दिसायलाच ना को आता जेवा मग त्यामुळेच ना आता म्हणजे ते पण सगळे पर्यावरण बरोबर आपण खिलवाड केलेय ना तर म्हणून सगळ्यां बरोबर आता जनावरे पण अस आता राहत नाही म्हणजे कस आहे पहिला जंगल होता तर जनावरे त्या काय खायला वगै भेटतो आणि पाणी वगैरे पण भेटत होतो आता त्यांना कुठेतरी खायला पण नाही भेटत आणि पाणी वगैरे तर सोडून द्या कुठे भेटणार आता सगळे फ्लॅट वगैर हे बांधून ठेवले मोठे मोठे बंगले वगैरा
हम् ह
काय करणार
हो हो हो आणि ह्यांच्यात ते पाणी सगळं त्या नद्यात तलावात गेल्यामुळे तिथले मासेे सुुद्धा मेलेले आहेत घाण पाणी गेल्यामुळं फिश सुद्धा बघायला भेटत नाही हो महाग झाले तर महाग झाले तर आता बघायला पण आता पोराना दाखवायचं म्हटलं तरी पण मासे दाखव दाखवता येत नाही कारण त्या पाणीच तेवढं घाण झालेलं आहे ते माश्या जगणार कस पूर्ण शेवाळ आलंय त्या तलावात नदीमध्ये ना शेवाळ शेवाळ झालेलं आहे मग काय करणार
काय करणार? तेच तर ना बरोबर सांगतिला
कारखान्याच्या जे पाणी वाहतय ते सुद्धा नद्यानमध्ये मध्ये जातंय त्याच्याने कि ती नुसकान व्हायला लागलंय आपल्या शरीराला म्हणजे ते पाणी फिल्टर होत नाही काय नाही तसच, यायला आणि कधी कधी तर अस पिळसर पाणी येतय तेच पाणी प्यायचे मग ते उकळून वगैरे पिलं तर ठीक आहे आता आषाढच मोसम आहे
मग थोडसं उकळूनच प्यायला पाहिजे ना
ह तेच आपल्याला करावं लागतील ना आता तर ते सगळ्यांच्या घरी तेच बघायला घे येणार आता बघा म्हणजे जे म्हणजे त्यांना म्हणजे प्युरिफायर वगैरे घेतला नाही येत ना ते तर ते असंच करतात विचारे बापरे काय करणार? क ना हा हो तेच तर आणि प्युरिफायर पण ते आपलं म्हणजे चांगलं नाही आहे तसं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये ते आपले सगळे जे छान छान सक्राणू असतात ना काही आपल्या बॉडी साठी ते पण त्यामध्ये ते मरून जातात असं आहे
हो ना झाड हे खरंच लावायला पाहिजे झाडामुळे पाऊस पण पडतय आपल्याला लाकूड भेटतय पण आपण नाहीच लावत ना जागाच नाहीये लावायच तर छोटे छोटे रोपटे तेवढंच लावतं मग पाऊस कसं पडणार आधी अ हे शे शेकोटी पेटवत होते लोकं चूल पेटवत होते त्या धुरीमुळे सुद्धा पाऊस पडत होता पण आज ह्या गोष्टी नाहीच हेत कुणी शेकोटी पेटवून बसत नाही किंवा घरात हे करत नाही काय बोलता शेगडी लावत नाही गॅसच आहे लायटीवरचे कुकर राईस कुकर हे रोटी मेकर आले मग लोकांना शेकोटी आणि ची सवयच नाही ना चूल पेटवायची
हो
मग त्यामुळे ते धूर होत नाही जेव्हा ते जायचं बाष् भवन होऊन ते खाली पाऊस यायचं पण आता नाहीचेत ना त्या गोष्टीच नाहीय आहेत माणसाला राहायला जागा नाही त्यामुळ झाड नाही आणि जंगलातले पण लाकूड तोडून तोडून त्याचे फर्निचर बनवतात. जोपर्यंत लाकड आहेत तोपर्यंत फर्निचर वगैरे सगळ्या गोष्टी होतील पण हे पण संपल्यावर मग तुम्ही काय बनवणार
काय करणार आणि एज्युकेशन साठी पण ते म्हणजे बुक वगैरे बनवतात ना
त हो तो लाकडाचा भुगा असतो त्यापासूनच पाण वगैरे बनवतात ते पण नाही म्हणजे लाकड लाकूड एवढ्या प्रमाणात तोडलं जाय लागलं ना लावायच प्रमाण कमी आणि तोडाचं प्रमाण जास्
जास्त झालं काही मोठ मोठी कंपन वगैरे आली ना तर त्यांना काय कोणी रोखत शकत नाही म्हणजे त्यांच्याकडे काय पॉवर असते ना पैशांचे पावर असते मग त्यांना आपण म्हणजे जे नॉर्मल गावातले ग्रामीण लोक असतात ना त्यांना बिचारांच काय म्हणजे बोलाय ते बोलणार ना त्यांचं काय ऍक्शन कोण घेत पण नाही आजकाल हम् ते बिचारे कुठे जाणार मग ते ता हम्म हम् विचार ते थोडी तरी शेती वगैरे करतात झाडे वगैरे म्हणजे गावीच ग्रामीण दिवस करतात पण म्हणजे काय असं
असं पाऊस पडत नाही हा पाऊस पण पडत नाही त्यामुळे ते शेती पण नीट पिके ना कधी धोधो धोधो पाऊस पडतो कधी पाऊस अस नसतो मग तो शेतकरी पण काय ा व टाकतोग तिथ सुा फ्लॅट किंवा कारखाने असं काही पण उभा राहतात मग पीक पण चाललंय आपलं मग त्याने महागाई वाढणारा आहे
हम्म नाही आता फॉल फ्रूट पहिला आधी किती नारल काजू वगैर आंबे वगैर जे झाड वगैरे बघायला भेटायचे ना आता कुठे बघायलाच भेटत नाहीये विचारे ते आपले बालक आहे ना
इंजेक्शन देऊनच पिकवलेलं सगळं आहे
आप आपण पहिला आधी लहानप्रमाणे ते बघा इमली चिंच वगैरे म्हणजे तोडून पथथरनी मारून
खात होतो हो -हो आपल्या पोरांना ही गोष्ट माहितीच नाहीये. पोर आजकालचे चचींच पण खातच नाहीय पोरांना ते कस तोडून खायच. किंवा कुठून काय अस हे सुद्धा पोराना माहितीच नाहीय. नाही झाड नाही. दाखवण्यासाठी आमच्या इथे तर झाड पण नाहीेये. की हा बाबा हे चिंचेचं झाडे. पोरांना माहिती नाहीये की ते तोडून खातात. ते बाजारात भेटत तेच त्यांना माहिते.
त्याच माहिती. तेच त् ना. हम्म. बरोबर सांगतल.
कणाच्या प ह्याच्यातून चोरून आणायचं खायची ती म्हणजे मजा वेगळीच होती. आता ती पण झाड दिसत नाही. जायच असेल तर अस शेतात वगैरे जाऊन, घेऊन दाखवा लागेल. आता कोणाच्या फार्म हाऊस वर. वगैरे तेवढंच.
तेवढं. हो तेच त ना. हम्म. हो, आणि म्हणजे मा त्यासाठीच तर मा माहाग झाले ना? आपल्याला आता काही राहिलंच नाहीये ना म्हणून आता बा बाजारात काय सगळ्यांच आता तेच माहाग झालंय म्हणूनच. की बाबा शेतीमध्ये तुमचं काय बघायला येत नाहीये. आणि काही राहिलच नाहीये. तर आता तुम्ही बाजारात घ्यावच लागेल तुम्हाला. आणि ते जे म्हणजे डिमांडिंग असतात ना. प्राईस
हो हो हे झाड कार्बन डाय घेत शसून घेतात आणि ऑक्सिजन देतात. पण झाडच नसल्यामुळे हवा शुद्ध नाहीये. एवढे वाहतूक म्हणजे गाड्या एवढ्या चालल्या असतात आणि त्या धुरीच्या ह्याच्याने नाव लोकांना त्रास व्हायला लागलाय दमा किती लोकांना दमाय. लहान लहान पोराण दमा आहे. गाड्यांच्या धुरीमुळे किंवा हे जे माती उडते. जे मोठे मोठे बिल्डिंगज बनतात. त्याने धूळ सिमेंट किती उडायला लाग लहान लेकरांना किती त्रास आजारी माणसांना त्रास व्हाय लागलाय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे किंवा त्याचं प्रमाण थोडं कमी करायला पाहिजे. आधी कसं. फरशीच फरशीचे घर राहायचे. पत्र्याचे राहायचे. आता प्रत्येक गोष्ट सिमेंटची आहे.
सिमेंटचे आहे.
सिमेंटच्या असल्यामुळे, ते सिमेंट हवा हवेत जायला आणि हवेतून उडून ते, आपल्या शरीरात जाय लागलेय. मग असे काय ना काय. रोग याय लागलेत.
हा पण आपल्याला काय असता काय आपण तर एज मध्ये झालो. पण आपली जो पिढी आहे येणारी. तर त्यांना समजायला घ्यायला पाहिजे की बाबा आपल्यासाठी आपण जेवंत राहिलो राहिलाय. आपल्याला पाहिजे. हा. करणा पाहिजे. हा. की बाबा ते आपल्याला सा ठी चांगला होता. आणि आधीचे माणूस ते चांगले राहत होते.
हो हो हो कधी ते हॉस्प हॉस्पिटलला जात नव्हते आपल्या इथे आठवड्यातून एकदा दोनदा हॉस्पिटलची वारी करूनच येतो. ते घरातल्या घरात घरगुती उपाय करत होते.
हो
काही खाऊन पण आपण नाही प्रत्येक वेळेस दवाखाना प्रत्येक वेळेस गोळ्या घेऊन येतो.
हो-हो -हो.
ते झालं. हे झालं.
हो काय करणार आता्. हम्म हम्म हम्म. त्यामुळेच सगळ्यांचे ते म्हणजे आप हो महाग झालीये. आणि काय आपल्याला रोज रोज औषधे वगैरे घ्याव्या लागते. ते सुगर, बी पी वगैरे काय ना काय होत.
रोज बीपी शुगरच्या गोळ आता किती लहान लहान पोराना शुगर आहे आता पोरा शुगर ख हा बरोबर चालेल ठेव का हो बाय एक